हा गणपती पोळ्याला गेलेलो आम्ही अनेक वर्षी आणि इ छान वाटलं तिथं जाताना पण म्हणजे मी पहिल्यांदच बघितला ना समुद्र.
हां.
आणि जाताना असं गेलो घाटाघाटात न. आणि तो घाट पण मी पहिल्यांदाच बघितलेला कधीच गेलो होतो. आणि जाताना मग आम्ही त्या नाणीज मध्ये गेलो. तिथं मठ आहे नरेंद्र महाराजांचा आणि त्या नाणीज मध्ये गेलो. नाणीज म्हणजे असं. पूर्ण डोंगरात तयार केलेलं आहे सगळं म्हणजे असं हत्ती तीन चार रथांमधलं ते मंदिर आहे असं.
हम्म.
समोर दोन हत्ती केल्यात मोठे. आणि त्याला पाठी मग साखळी असं नाही ते मंदिरच त्या पद्धतीचं आहे म्हणजे मठ म्हणून आहे. पण ते असं इतकं दोन मोठे मोठे हत्ती आहेत. आणि त्यांच्या गळ्यात साखळी बांधलेली आहे खरोखरची साखळी आहे लोखंडी त्याचं वजन इत भरपूर असल.
हम्म हम् हम्.
वजण असणार आहे त्याला
हम्म.
आणि ते रथ म्हणजे तयार करताना रत रतातलंच मंदिर तयार केले रद केले तयार त्या आणि ते हत्ती तो रत ओढतायत. हा तोरत आ ते ओढाला लागलं तसं ते त्यातय हा दाखवलेले छान. हा असं मोठं आहे पण मंदिर असं पाय दुखतं आता व असं उतरताना आणि चढताना कारण डोंगरातच तयार केलेला नाही ना डोंगर पोखरून डोंगर डोंगर पोखरला त्यात ब्लॉक बसवल्यात पर ते लाल लाल वि असतात दगडांच्या माहतीत का?
हा माहितीय की
ह तसल्याच बांधकाम आहे काजूची झाड आहेत तिथं ते कोकमाचे झाड आहेत.
हा हा.
आणि असं खूप छान दिसते खाली वापून बघीतल तर दरी. इकडच्या बाजूला इकडच्या बाजूला होय त्या मठात म्हणजे त्या समुद्राला जाताना ते लाग ते ना मग तिथं जाऊन बघितलं ते.
हा हा हा भारी असेल बघायला तेन आतमध्ये
असं निवांतो कुठला दंगा नाही काही नाही फक्त पक्ष्यांचा आवाज
हा हा हा.
अस चिमण्या असं नुसत शांतता इतके ह म्हणजे झाडे जास्त प्रमाणात आहेत त्यामु पक्षी पण जास्त प्रमाण ह. आणि जास्त गर्दी नव्हती काही नाही कारणच काही लवकर गेल तर ना.
हा मग गर्दी नसल्यावर मग हा बघायला हा भेट चांगले भेट व्यवस्थित गर्दी असल्यावर काय कुणाच्या नादात काय बघाय भेटत नाही.
हा आणिस पायऱ्या तर जवळजवळ पंचवीस पायऱ्या आहेत खाली उतरायला म्हणजे त्या दगड दगड त लाल दगडांच्या पायर असतात ना ते डोंगर पोखरलेल्या त्यावरून खाली उतरताना पाय दुखतात.
हम्म.
असं इतकं छान वाटलं आणि नंतर मग गणपतपुया्याला जायला मला
गणपत पोळला पण भारी आहे बघायला.
होय दोन वाजले जाल तर आणि दोन वाजता मग म मंदिरात दर्शनाला रांग लावली. रांगेन दर्शन घेतलं मग एक तास दीड तास तर थांबायला लागलं रांगेत
होय ना थांबायला लागतंय गर्दी असत्या फुल
हा तू गेलेलीस का कधी
होय गेल तु की जाऊन आलेलो.
हा हा.
समुद्र पण हाय बीच भारी वाटते तिकड
आरे वारे भीच आहे तथ. छानच आहे मस्तच आहे होोड्या त्या परत ड्रॅगन आहे का?
ड्रॅगन आहे होय आता आणि नवीन काय काय लले निघाले.
लईने ग.
मी एक दोन वर्षाच्या पाठीमाग गेलेलो हो.
हा हा.
आता नवीन झालंय
हा आणि ते अ काय म्हणतात त्याला एअर बलून का काय आसतोय बघ त्य त्यात ते बसून हा उंच उडतंय बघ
हा वर जायचं होय भारी ते आगीपासून न असते हो ते
पसन
हो
आणि समुद्रात इतकी मज्जा केली. लाट आल्या कि लाटां सांगितलंय ब खेळलो.
होयले भारी लाटा आल्या किं वाव कसल भारी वाट. ते
होय पण गर्दी लई तिथं
लय गर्दी
माणसं सगळे घाण करतात समुद्रात
मग काय
सगळं पाण्याच्या बाटल्या तिथंच फेकत्याात नाश्त्याला प्लेट आणलेल्या त्या कागदी प्लेटा तिथंच ते प्लॅस्टिकच्या सगळ्या तिथंच टाकतात.
हम् स्वच्छ ठेवल्यावर भारी वाटते हो.
हा स्वच्छता राखत नाहीत कोण माणसच करत स्वच्छ घाण सगळं.
घाण सगळं होय.
हम्म.
मग काय आणि मग
मग समुद्र कसा करतोय घेतोय पण कचरा घेतोय पण आपल्याकड आणि लाट आली नाही समुद्र खवला की फेकतोय पण बाहेर त मग
स्वयंपाकात न वडून घेतय नंतर न लाटा आल्या कि मग पाक पूर्ण बाहेर फेकतोय.
अगदी मसाला चकट आाद्यल घडवल आत ओढून नेणार आणि बाहेर फिकून देणार मस्ती पाण्याशी करणार का परत फेकते. आणि मज्जा करायला जातत अतिउत्साह दाखवत्यात लई आणि मग जातात एकेकदा मग समुद्र बाहेर आणतच नाहीत. त्यास्नी तिकडच कोंडून ठेवतय कुठतर मग
पाणी पण खूप म्हणजे आत पूर्ण आपण खाली पूर्ण आत गेलो क नायं शोषून घेतय आपल्याला पूर्ण वडून घेते पाक म्हणून जास्त आत जायच नसते.
जायचं नसते पाण्याशी हा अग्नी, पाणी, वारा यांच्याशी मस्ती कधीच करायची नाही.
हम्म
कारण हे नैसर्गिक आहेत ना त्यांच्या समोर आपण हात आपले हात कुठेपर्यंत पोचणार आहेत. तेनी एकदा रोद्र रूप त्यांच दाखवलं की माणसा त्यांच्या पुुढं माणसं काहीच नाही. असं कागदासारखे उडवेल वारा पण आणि पाणी पण कसा करत ते आता समुद्रात माहितच आहे त्यांना
होयच की म्हणून जास्त पाण्याच्या आतमध्ये खोल गेलं क नाय पूर्ण त्या अस ओढून घेते आपल्याला
हा
आता ते हे एकदा हेला सोशल मीडियाला आलत बघा चार पाच मुलं ह मेलेत
त्या समुद्रात
हम्म हम्म
का ते घाटात.
घाटत हा
हा घाटात ती आठ आठ झालेली कि ती?
आठ होती काय?
होय आठ होती ती आंब नळी घाटात.
हम्म.
स्कारपिओ पडलेली त्यांची हा. आणि ती मुलं तर डॉक्टर इंजिनिअरिंगच्या ह्याला होती.
हम्म हम्म हम्म आणि डॉ एक डॉक्टर इंजिनियर
हा. ते कसं काय त्यांना हे झालं गाडी आवरली नाही. का काय झालं काय माहिती
ह करायच नसतय
हा माणसं कस अतिउत्साह करत्यात लय.
लई होय.
हम्म शांत नाहीच शांतता नाहीच. प्रत्येक गोष्टीला घाई आणि आ आता आयुष्यच तस झालंय काय झाले सगळं घाई गडबडीचच आयुष्य झाले.
हम्म.
जायचं आवरायचं पळायचं गाडी पकडायची जायचं. आणि परत गाडी पकडायची पोटाल खात.
त्यापेक्षा बसन जायचं बस न यायचं व्यवस्थित गाडी हानायची असली तर व्यवस्थित गाडी हाणायला पाहिजे.
होय.
आणली की कुठ कायत स्लीप झाली मला चुकून काहीत झालं स्वतःची शरीराची तरी गा. घ्या लागतच ना हम्.
हे बरोबर बोललेच बघतो.
होय.
आणि गाडी वाटते तशी आपल्या फायद्याची पण आहे. आणि जास्त तोट्याचे पण आहे हा तेच कि आहे.
कधी संकट येईल त्याच्यावरती काय सांगता येत नाही.
होय अगदी आपल्याला गरज असत म्हणजे रात्रीच्या वेला कुठ द्यायचं झालं किंवा गडबडी
हा एमर्जन्सी झाली तरच गाडी उपयोगाची आहे.
उपयोगाचे हा.
नाहीतर
मजा मस्ती करायची म्हणली तर गाडी उपयोगाची नाही.
उपयोगाची नाही नाही नाही. तेवढच का आपल्याला कामापूर्ती लागते ना तेवढाच वापर करायचा त्याचा
हम. आपली बस वगैरे ती बरी म्हणायची आपल्याला रोजच्या ह्याला
होय असं म्हणजे जवळ आपल्या जवळ आपलं कुठलं गाव असलं. काय असलं कुठं काय तर काय जायचं जायचं असल तर बस चांगली
हा बस चांगली.
हम्.
आणि अनुभवी ड्रायव्हर लोक असतात ना सगळी बसमधले
तेच क हा.
आणि पैसे पण आपले कमी जाते पेट्रोल कमी जाते आपण वाचवल तर. काय देशाचं वाचल.
वाचेल होय
हा सर्वात आपल्यापासूनच करायची आहे
होयच की आपण नट राहिल की मग काय नाही
आपल्यासारख सगळ्यांनी विचार करायला पाहिजे ना
पाहिजे होय
हा मग असं एखादा म म ते मीच काय विचार करू मग सगळ्यांनी माझ्या त्या एकट्याच्या सर वागण्या काही देश बदलणार आहे का असा पण विचार करते
करते होय
पण आपण कुठतरी एक रुपयातले चार आणि भाग आपण आपल्यापासून सुरुवात केली तर आपल्या बघून उद्या दोन तर करू शकतील किंवा दोन वर्षात तीन तर तयार होऊ शकत तिला आपल्यासारखा विचार करणारे हम्म मग सुरुवात आपल्यापासून करायची
करायची होयच की
हा. आता हळद्या का आणल्या ओली त्या कसं बनवायचं तेच आता विचारायचंय
कशाचं काय
ओली हळद असता माळतय का
हळद
ते आल्यासारखे गड्ड असतात त्याचे
हा हा हा हां माहिती आहे की हा हळू कुंड ना
हा हळकुंड ओला असते ना. आ आल्यासारखं त्याच लोणच तयार करतात.
होय मी तर हे पहिल्यांदाच ऐकायला लागले बघा तुमच्याकडून.
नाही करत्या तयार करत्या त्या बहिणीन आमच्या सांगितलेलं. ते माझ्या लक्षात आहे थोडं. थोडं लक्षात आहे पण बाकीच एखाद गोष्ट काय विसरल्या वाटतं मला काय एवढं. आठव ना म्हणजे आपण एरवी दुसर. एरवी दुसरं लोणचं तयार कराय झाला कसं हळदमीट टाकून आपण ठेवतोय मुरत.
ठेवतेय होय.
पण ही तर हळदच आहे ना तिलाच कुठली हळद लावायची. ह ते. प्रश्न पडलाय ना मला मग तेच विचारायचंय तिला.
कॉल करायचा.